हॅलो हॅलो हा
हा कशी आहेस ग.
हा बर आहे की.
हम् हम् मग काय चाललय.
हम्.
मग.
मग.
मग काय नाही बघ निवांत.
हम्म हम्म.
हम्म. बरे आहेत ना.
हो आहे की तू?
हो हो आहे की मग कॉलेज वगैरे कस व्यवस्थित चाललंय?
होय.
हम्म मग कम्प्युटरचा कोर्स वगैरे करणार आहे की नाही पुढे?
हो करणार आहे की.
होय कारण आता हे आहे जास्त ट्रेंडिंग मध्ये आहे ना त्याच्यामुळ म्हणलं.
करणार आहे.
हा ए आयच पण कारण ए आय म म्हणजे ते आईच पण खूप आता हे झाल ना त्याच्यात पण सगळ समजलं. ए आय मूळ कस आता सगळ सोप होत चालय ना आता.
हा हां
हम्म म्हणजेच हे आच आपल्याला संगणक किंवा मशीन मशीनला माणसासारख विचार करणे शिक्षणे. निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे तंत्रज्ञान ए आय म्हणजे. ते आता म्हणजे राहणार चारची पेटी. गुगल अूशन वॉइस टायपिंग गुगल ट्रान्सलेट. युट्यूब आणि नेटफ्लिक्सची शिफारस. सगळं आता ए आय वर आहे ना आणि ए आयच का म्हणजे ड्रायवरने आपण भरपूर माहिती मिळवू शकतो. आपल्याला कोणत्या प्रकारची माहिती हवी काय हवे ते सगळं ए आय द्वारे आपण मिळवू शकतो. पॅटर्नस ओळखू शकतो नमुने असं किंवा त्यावर आधारित उत्तर किंवा निर्णय म्हणजे त्यांच्याकडून निर्णय किंवा उत्तरे असं मिळतं ना आपल्याला.
हां
हाय काय म्हणजे फायदे काय हेच ए आय जलद आणि अचूक काम करते ना व्याळेवर आपण काम केलं क कस आपलं काम लवकर आणि अचूक काम होतं आपल्याला म्हणजे त्याच्यामध्ये काय अस ह आपल्याला काही चुका वगैरे वाटल्या तर आपण विचारू शकतो विचारून आपल्याला कुठली माहिती हवी ते माहिती आपण ते याला विचारू शकतो जीपीटी द्वारे हम्म आणि डॉक्टरांसाठी नाही चांगलं आहे ना आमच्या डॉक्टरांना कसा रोग वगैरे ओळखता येतात. त्या विद्यार्थ्यांचे म्हणजे स्टुडन्ट च अभ्यास होतात खूप चांगले.
हां
आणि नवीन रोजगार संधी. किंवा आपल्याला काय असं जॉब वगैरे करायचे असेल त्याची माहिती. माहिती अस माहिती पाहिजे असेल तर. एक आय द्वारे मिळू शकते.
हां
आणि हे असे तोटे म्हणजे अ काही जॉबांवर तस काही नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकत ना. चुकीची माहिती पण तयार होऊ शकते तो ते म्हणलं तर. गोपनीय त्याची धोका असतो म्हणजे प्रायव्हसी चा धोका परखा समुख एक एक
जास्त भांडी त्याच वाडू शकते हम्म
आणि जर कता अवलंबून राहिल्या विचार ते कमी होते ना म्हणजे आपण सर्वच गोष्टी ए आय ला विचारूतो आत
हम्म
आणि भविष्यात वगैरे शेतकरी प्रत्यक्षेत्रात येयचाच वापर वाढणार आहे आता आणिनेनेिकने स्वयंचलित ऑटोम म्हणजे ऑटोमेशन होतील एआय वापरता येणाऱ्या लोकांची मागणी वाढेल पर आता शिक्षण आरोग्य शेती किंवा उद्योग सरकारी सेवा आधिक
हम्म
अधिक होतील ना आणि जे ए आय सोबत काम करत करणाऱ्यांना अधिक संधी मिळेल म्हणजे ए आय सोबत काम करत त्यांना असे वेगवेगळ्या प्रकारच्या संधी मिळतील असं विचारत की त्यांचं म्हणजे जॉब वगैरे त्यांना पाहिजे असेल तर तर चांगलं मिळून जात परत विद्या या यायचे फायदेेत त्यांसाठी चांगले म्हणजे. इंग्रजी संगनाकाच्या मूलभूत्. केन एक्सेल आणि टॅली, ए आयची मूलभूत माहिती, कम्युनिकेशन स्किल्स. आणि प्रॉब्लेम सॉल्व. हम्म असं सगळं ए आय, दवारे शिकवता येत.
होय.
हो, ते च ना आणि, ए आय वरून आता लोकांच्या सगळे पुढे जास्त प्रमाणय ए आय, शेार म. आता तेनसच खर काम होणारे. लोक म्हणजे वापताच. ज वगैरे काय म्हजेच जास्त वापर करणार आहे.
हम.
ह् आणि आत्ता अवलंबून. काय करायच ते म. फायदे तर खूप कामे पण जलद होतात त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे. मा कोणत्या. गावची माहिती पाहिजे असल किंवा आपल्याला कोणता आपल्याचा अवघड वाच असेल. किंवा आपण हे आ केलंत शत. आपल्याला होऊन जातो. पण म दिसत घेतसत तुला फायदा आहे त्याचा. म कॉम्प्युटर सोबत तू ए आयसधा, अस ए आयस नॉलेजधा होऊ शकते. त.
वय.
हम्म मग कॅम्प्युटर कन्या पण आहे पूर्ण कम्पु चा कोर्स कर म्हणजे पूर्ण कम्प्युटर, कस चालवायचा कसं काय करायचा म्हणजे. तुझी इच्छा असेल तर, तू ते करू शकतेस सगळं.
व हाय कि करणार आहे की.
हम्म खळत चांगलंय मग आता तुझी दहावी झाली ना. मग आता पुढं कॉलेज वगैरे करायचं काय?
हा होय होय करणार आहे की कॉलेज.
होय.
हम्म!
हम्म तेच कॉलेज केलं, तर कॉलेज बारावी झाली का नाही तुझी, मग जर तुला पुढे ग्रॅज्युएशन ला ऍडमिशन द्यायच, असेल तर तु करता करता सुद्धा ग्रॅज्युएशन कमप्लीट करू शकते, म्हणजे त्याचा जास्त फायदा होईलना, म्हणे त्या वळेस तुझं कॉलेज सुद्धा होते आणि. जर तुझी तयारी तशी असेल, तर तुझा अभ्यास वगैरे तसा असेल तर तू ते करू शकतेस.
होय होय. हा.
मग त करायचं आता, पुढं म्हणजे तुला शिकण्याची इच्छा आहे ना, आणि आता कस आहे. ग्रॅज्युएशनच खूप सोपं झालेलं आहे, पहिलं कस एखादा आयुष ते गेलं का नाही परत डबल आता फर्स्ट इ एखादा विषय गेला की फास्टईयर, डबल बसायला लागयचं पण आता तस नाही. आ त कसे जस, एखा्या एखाद दोन विषय राले तर आपल्याला सेकंड इयर मध्ये जाऊ शकतो, आपण सेकंड इयर मध्ये.
हा होय.
हम! त्यामुळे ते पण सोपं एवढं आत्ताच्या विद्यार्थ्यांसाठी का नाही काहीच अवघड स आपल्या काळात म्हणजे, आमच्या काळात तस नव्हतं आमच्या वेळी सळं स्ट्रेटली आमला काय असं व्हायचं नॉलेज एवढं माहत नव्हतं. काय नाय. त्याच्यामुळं आम्हाला जेवढं माहिती माहित नव्हते ना त्याच्या हम् आता ए आय दवरे कसं, विद्यार्थ्यांना पण सोपं झालंय, आणि आताच्या विद्यार्थ्यांना सगळं सोपं झालं. मगं अभ्यास करण सोप्प आहे. सगळ सर्व गोष्टी त्यांच्या सा पॉसिबल य आता.
हो.
हम्म! त्या आता तुम्हाला काय अस अवघडाचं काहीच नाही.
हम्म! हम्म!
तुम्ही ते करू शकता अस सगळं म्हणजे तला जव अस कम्प्युटरचा कोर्स करत करत कॉलेज करायचं असल तर तूझ होऊन जाईल सगळं. म्हणजे वेळ कमी जाईल, आणि शिक्षण भरपूर होईल, तुझं असं होईल ना.
होय.
तू कशनी पुढे म्हणजे कॉलेजला ऍडमिशन कोणतस साईटनी घेणारे कॉमर्स कॉमर्स सायन्स का आपलं हे आर्टस्.
आर्टस् च की.
आर्टस् च घेणारे. मग काद चालतय आर्टस मी घेतलं तर तूला अजून सोपं ‌जाईल, म्हणजे आर्टस.
हा.
कम्प्युटरचा कोर्स पण करायचा, ते पण तुझ फायद्याचच ठरेल.
होय.
हम्म. मग ते आपलं करत करत आपलं. होऊन जातय सगळ्.
चालतेय की.
हम्म परत ते झाल्यानंतर कॅम्पुटर क्लास अन पुढे काय? करायची इच्छा असेल करायचं वाटत असेल तरी तू करू शकतेस. हम्म. मगं आणि काय म्हणते?
काय नाही बघ.
हम्म हम्म.